हॅलो. हॅलो हा, हा रेंज आहे की, रेंज मध्ये हाय. हा रेंजमध्येच आहे, बोल.
हा, हा मी पण आहे रेंज मध्ये. हा, हा झालं का जेवण?
झालं, झालं जेवण झालं, सगळं आवरल आता, तुमचं काय
हा, हा, हा मी आत्ताच आले वो कॉलेजमधून, हम्म.
एवढा लेट?
नाही ऍडमिशन चालू हाय त्यामुळं उशीर होतोय यायला, आ, आज हु लवकरच आलीया म्हणायचं. दोन -अडीच
हा, तुमची जेवण झाली? आवरलं?
नाही कसंय, आई हे करायला लागलेत आवरायला लागलेत त्या पण जेवायचे.
हा, हा.
आणि म मुली गेल्या नाहीत तुमच्या? पाऊस आहे की, बारीक-बारीक येतोय. हा, आवाज तुटतोय बघा ताई. जेवायला काय मटकीची भाजी. मटकीची भाजी, मटकीची भाजी केलीया चपाती.
हा, हम्, हम अग मी अह, शेगा. गेल्या, गेल्या, गेल्या जेऊन गेल्या आणि तुम्ही आ तर मी कसं शेगावला जाऊन आलो, तसं तुम्ही एकदा शेगावला जाऊन या की.
हा, होय होय.
हा, हा परत अ, शेगावला छान आहे अगं, सगळं म्हणजे त्यांची सोय वगैरे असं इतकं छान आहे सगळं, मस्त हाय.
हा, हा, हा, हां.
हा, आणि बघण्यासारखं हाय गं सगळं.
हा, हा तेचकी त्याला आता सुट्टीच पाहिजे ओ अशी सुट्टी, सुट्टी असल्याशिवाय मग काय हे होत नाही.
होय सुट्टी पाहिजे सलग सुट्टी आसली त्याला कसं न दोन दिवस जायला यायला
होय तेच की होय होय. दोन दिवस आ म्हणजे जवळ जवळ पाच सात दिवस लागतोय वेळ. पाच सहा दिवस हे काढलं पाहिजे सुट्टी.
वेळ लागणार हा होय होय. पाच सहा दिवस सुट्टी पाहिजे हम्म लांब आहे ना ते.
होय होय लांब हाय लांब हे आओ ते हे
काय कसं करतो?
लोनग
हॅलो! लोणचं कशाचं? लिंबूचं लोणचं व्हय हा लिंबूचं लोणचं अ त्याला काय करायचं लिंबूच्या फोडी करायच्या,
हा
हॅलो! लिंबूच्या फोडी करायच्या आणि हा लि हा लिंबूच्या फोडी करायच्या आणि कनी त्यातले बी काढायचे सगळे.
बरं.
हा बी काढून झाले का नाही त्याला हाळद, मीठ आणि मिरचीची पावडर लावून ठेवायचं तीन दिवस.
हा हा तीन दिवस तसचं ठेवायच.
कशात घालून ठेवायचं बरणीत?
हा बरणीत घालून ठेवायचं तीन दिवस आणि नंतर मग परत
हाळद, हाळद, मीठ आणि मिरची होय.
मिरचीची पावडर हा हम्म. आण ते अ हे करून ठेवायचं लावून ठेवायचं. आ
हा हा
आवाज कट होत हा आणि मग नंतर मग त्याला
क्लिअर तुम्ही क्लिअर आवाज मला हा.
आणि मग मिरचीची पावडर लावून ठेवायचं तीन दिवस तीन दिवस नंतर मग परत काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आणि नंतर शिजवायचं ग ते गुळाच्या हेच्यात - हम्म गुळाच्या घा गुळाच्या पाक्यात शिजवायचं ते.
मला वाटलं लगेच लगेच शिजवायच वाटतं ते.
नाही नाही लगेच नाही शिजवायचं तीन नाही नाही नाही नाही ते कसं म्हजे कठीण फोडी राहत्यात ना तेच्या मागच्या फोडी हा मऊ राहिल्या पाहिजेत ना म्हणून ते तीन दिवस तस लावून ठेवायचं आणि नंतर मग कराय
आमच्या मॅडमनी ना कॉलेजमधल्या इडलिंबू दिलेत मोठे हेत इडलिंबू. पाव पाव किलोचे आहेे ते आर्धा किलो आहे जवळजवळ ते म्हणजे दोन मोठे आहेत पेरू अस तो की नाही मोठा तसा तो इडलिंबू आहे मोठा.
हम्म इडलिंबाचं ते वेगळं घालायचं असते आपण साध्या लिंबाचं असते ना ते वेगळं लोणचं. ईडलिंबूचं ते काय एवढं नाही ग कल्पना मला.
आओ आपण की नाही ताई ह्याच्यातन आणतो, की नाही लोणचं बजारमध्ये मोठ्या मो ठ्या फोडी असतात, तो काय हा छोटा लिंबू वापरलेला नसतो हा इडलिंबूच असतो आपण जे आण तो ते बाहेरच लोणचं छोटे लिंबू नाही तिथं वापरत.
हा मग ते असं करून बघायचं.
हा मा त्याच असं पण होईल की मग
होणार की होणार होणार की गुळाात शिजवून बघायचं ब ते मीठ अन वगैरे हळद लावून एक दिवस ठेवायचं मग तसं आणि ते पण गुळात शिजवायचं मग
हो न बाई तीन दिवस ठेवायचं आहे ना?
तेच की पण ईडलिंबू मोठा असल्यामुळ तो जरा एवढा रस नसतो ना त्याच्यात.
हा रस असणार की ताई जोडशा जोड आहे ईडलिंबू.
जड असला तरी त्यात रस जास्त नसतो कारण आम चैतेक नाही नाही एवढा रस नसतो कारण आमच्या इथं ना एक आ हो झाड त्याचे ईडलिंबू ते मुलगा देत होता आम्हाला शेजारचा. हा पण त्याच्या एवढे रस नव्हता त्याच्यात. आपल्याल साध्या लिंबात कसा असतो, तसा एवढा रस नसतो त्याच्यात.
बरं बर बरं बरं असं आहे वय हा हा हा हा
वजनाला जरा सालीमुळे जड असते.
हा हा हा हा बरोबर आहे असं वजन लागतंय जास्त.
हा वजन लागते म्हणजे ती सालीमुळे लागते साल त्याची जड असते आपल्या लिंबाची पातळ असती ना साल.
हा पण त्यात हे सगळं घालून बाद होणार नाही वे असं ठेवल्यावर बाहेरच ठेवायचं आहे ना ते?
बाहेरच ठेवायचं. हा हम्म आमच्यात करत्यात की तसलं. हम्म आमच्यात करत्यात तसलं लोणच हम्म
तेसं म्हटलं जर बाद होतील न ठेवून ठेवून लिंबू.
हा होय, तस क तस करून बघ मग एक दिवस लावून ठेव मीठ, तिखट आणि हळद आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी ना ते गुळात शिजव.
हा हा
हा
चालतं की बघतो कि मग हा तसं करून बघतो. आणि त्यात आता मग ते नुसतं आपल्याला काही तिखट करायचं नाही, ते गोड करायचंय.
हा मग गूळ खीसून टाकायचा गूळच
तरी पण मी मिरचीची पूड लावून ठेवायची वे त्याला हा हा हा मग हिंग बिंग लावला तर चालतो काय त्याला? नाही हिंग चालतय. हम्म हम्म हम्म म्हणजे वासाला बरं पडतंय म्हणून म्हणल ओ.
हा होय हम्म नाही हिंग नाही हिंग तिखटाच्या ह्याला अस
हा हा हा बरोबर बरोबर हा बरोबर बरोबर हा बरोबर हा तेच की चालतय मग ते दोन आहे ते बघतो शिरतो ते त्यातले. मी हे काढले पाहिजेत बाजूला आणि त्याला लावून ठेवतो एक दिवस. बरणीत हा बीया काचेची बरणी. बघितली पाहिजे आता त्यात ठेवल ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी शिजवायचं पाक करायचं वय अगोदर?
हा गोळाचा पाक करायचा ते टाकूनच ते सगळंच टाकायचं. गुळात शिजून टाकायचं ग
हम हम हम हम्म
हा, हा...
आणि आपल्याला पाहिजे तेवढं हे त्याचं ठेवायचं, आणि परत होत, हो. म्हणजे ओ ओतुन ठेवायचं.
हा आणि बिया काढायच्या त्याच्या, म्हणजे ते कसं ते गुळाचा पाक राहिलेला असतो ना त्यात बरोबर मुरंत.
बरोबर, मला काय म्हणायचं आधी अं हे काही विचारायचं होत अ हे अ आता काय लक्षात नाही गेलं बघा या लोच्याचच विचारच होतं. अ अ साखर घातल्यावर कठीण होणार ये की नाही
होय साखर घातल्यावर कठीणच होणार. आणि साखरेच पांढर- पांढर दिसणार. गुळाचं- गुळाचं कसं कलर वेगळा दिसणार ना गुळाचा.
होय, होय...
हा साखरेचा वेगळा दिसणार कलर
होय,
हम्, गुळाला कस जरा काळपट कलर येतो ना असा चॉकलेटी.
होय, होय..... होय, होय, होय नाही, नाही, नाही पांढरं दिसतंय ते बरोबर आहे.
हं म नाही साखरेच्या येज्यात नाही शिजू शक्यतो नाही, साखरेच्या हेज्यात नसतं.
हा बरोबर हा हा ह तेच म्हटलं म आपल्याला पाहिजे तेवढं प्रमाण ठेवायचं त्याच हे साखरेचं आण् करायचं तेच की मोठी होत्याच साख अ म्हणजे भरपूर मिळते.
हा चालतंय की मग, गुळात कर साखरेत नको.
हा तेच करून बघतो आता मग ते पण त्याला भरणे आ पाहिजेत आता काचेचं.
हा काचेच्या बरण्या अगं छान मिळतात, ते कबश्या वगैरे मिळतात ना बघ
हा किती रुपयला येते मग तिथं?
आत्ता मी अ यात्रा हुति का नाही, त्या यात्रेतन घेतल्यात बघ एकशे वीस रुपया ला दोन. साठरा साठ साठ रुपयेच्या एक घेत्या छान आहेत त्या आम्ही त्या चट अ काचेच्या म्हणजे हा ट्रान्स्फरट काचेच्या वरती गोल टोपण आहे असं.
तेच कि मं ते म्हणजे त्या चीनी माती
चिनी मातीच्या नाही, नाही, नाही चिनी माती हा काचेच्या घेतल्या पूर्ण काच तरी अर्धा किलो, हा अर्धा किलो बसते आता मी मीठ वगैरे शक्यतो मीठ वापरायला ना, मीठ ठेवायला ना काचेची बरणी असावी शक्यतो.
हा आता मी पण आणणार आहे ते ह्याच्यात चोवीस रुपयाचं सेल नाही का ह त्यातनं आणलं आम्ही, हा
शक्यतो मीठ काचेच्या भरणीत ठेवावं आणि त्याच्यात दोन लवगा टाकायचे असत्यात.
हा, हा, हा, हा
हा म्हणजे ह्याच्यात नाही, प्लास्टिकच्या ह्याच्यात कधी मीठ ठेवायचं नाही.
हा तेच की'
ह अन् प्लॅस्टिकची बरणी चटणीला पण नाय वापरायची शक्यतो. चटणी प्लॅस्टिकची बरणी तेल वढवून घेतील.
होय होय तेवढं हुतय
चटणीतलं हा चटणीतलं तेल वढून घेती म्हणून ती हे करायचं नाही
हो हो हो हो हो
ह त्यामुळे शक्यतो दोन्ही ठिकाणी काचेच्याच बरण्या वापरायच्या
हा तसच करतो आता पहीला बघतो की आता तेचं कसं कसं तेव्हा कशा आकाराने जरा छोट्या येत होत्या
हा थोड्या मोठ्या पाहीजे कमीत कमी एकदा भरलं की अर्धा किलो तरी बसलं पाहिजे असं
नाही नाही ते एकदम लहान आहे छोटस आहे ते छोट्या छोट्या असतात तश्या आहेत आपल्या
आपण कप बशा घेतो का नाही ते पंधरा रुपयाचं सेल आहे बघ पुढं
हा हा हा
तिथं असतील बघ हा तिथं असतील तिथं बघ
हा चालतय बघतो की हा हा हा आणि काय बाकी आवरलं का तुमचं?
हो आवरलं की आवरलं आवरलं हम्म आता काय करते मुली जेवून गेल्या की जरा देवाचं पुस्तक वाचत बसायचं तोवर हा हा जरा देवाचं पुस्तक वाचायचं आणि मग नंतर बाकीचं म्हणजे परत उठ उठलो झोपून उठायचं आणि मग बाकीच सगळं चालू करायचं आवरायला
हा हा चालतय की चालतय चालतय कर तुम्हाला मग होय पाऊस आलाय तुम्हाला मग हे करतो की अ अ नंतर मग करतो फोन पण हा चालेल चालेल हा ठेव चालेल